हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा कोण बोलतय?
हा अं बोला.
कार्यामधून बोलताय ना?
हा बोला बोला.
हा तेच मघाशी तुम्ही सूर्य नमस्कार बद्दल माहिती सांगत होतो ना?
हा हं.
तर वाटतय का फरक तुम्हाला?
एवढा काय नाही, पण जराशी माझी शिर अडकाय लागल्या. तर बघूया. हम्म, ते जरा स्टेच नाही नाही दुसरी काय नाही, हम्म. दुसरी काय नाही करत मी.
हे जरा कसं झालंय? डिलिव्हरी नंतर कंबरदुखीचा त्रास मला पण चालू झालाय. मग मी विचार करत होते, योगा सुरु कराव का म्हणून?
हा हा हा हा.
हम्म, हम्म. हम्म.
तुम्ही काय करताय मग रोजचा व्यायाम?
मी आता ऍक्च्युली जिम जॉईन केलीय. वेट ट्रेनिंग हम्म, त्यांन पण चांगलीच त व फरक पडतो त्यांनी पण. स्ट्राँग वाटते बॉडी आपली किंवा आपल्या हाडांची पण ताकद वाढते. बळकट होतात, पण ते वेट्स उचलून उचलून आहे ना जरा अं कमरेचा म्हणजे कस होतय बऱ्याच बऱ्याचदा ऍक्च्युली प्रॉब्लेम हा होतोय की? तो जर योग्य पद्धतीने तुम्ही वेट ट्रेनिंग केलं, तर ते चांगलंच आहे. पण एखाद्या वेळेस होतं गडबडीत घाई गडबडीत, आपण चुकीच्या पद्धतीने उचलतो. मग एखादी अ सळक भरल्यासारखं होऊ शकतय किंवा एखादी एखादं मसल्स अडकू शकतोय. मग तसं झालं असेल एखाद्या वेळेस त्यामुळं कंबर दुखी सुरू झाली मले. मग मी पण स्ट्रेचिंग मध्ये करते ऍक्च्युली सूर्यनमस्कार किंवा? एक तीन चार आसनं करते मी योगा मधली. म्हणजे थोडा फरक वाटतोय कॅट आण काऊ आहे ना आसन. काय आत त्याला मराठीत काय म्हणतात एवढं आठवत नाही मला त्या? त्यामुळे जरा फरक पडतोय.
हो का हम् ह.
आणि काय करता? तुम्ही फिरायला जाता कि नाही?
नाही, नाही, इथ पाऊस ल असते. नाही फिरायला जायला जाम त.
मग, तु घरी पण तुम्ही फिरू शकताोय? पण.
हा. घरी घरच्या घरी होतेतस.
ह् आणि आजकाल तर ते मोबाईल वर किंवा स्मार्टवॉचमध्येध्ये, आपले किती स्टेप्स झालेत.
हा ते स्टेपस.
असं म्हणतात ना रोज जर. दहा हजार स्टेप्स व्हायला पाहिजेत आपल्या.
दहा हजार, सात हजार, आठ हजार पर्यंत होतातच माझ्या पण ते. ते करण्यापेक्षा जरा बाहेर फिरलेलं बरं वाटतं.
हम्म मोकळ्या हवे.
हम्म हे घरातली काय कामं आणि फिरणं
अ घरी असलं कि ते कामच दिसतात. आपल्याला
हा. ते राहिले आणि सोडून आपण हे करा लागले.
हम्म.
हम्.
आण काय, तुमच्याकडे कसं काय आहे? वातावरण
भरपूर पाऊस आहे ती थ
पाऊस भरपूर आहे?
हो हो.
हम् हम्मम् इकडे पण आज सकाळपासून आहे रिमझिम चालू आहे पण दिवसभर आहे. यावर्षी दुष्काळ पडतोय की काय? असं वाटत होत सुरुवातीला. पण आता चालू आहे. चांगला पाऊस गरजे पुुरता तरी आहे. तुमच्याकडे, आत्ता या पावसाच्या दिवसात यात्रा असतात ना!
हो.
आवाज येत नाही आहे. तुमचा हॅलो. हॅलो.
हॅलो. आवाज येत नाहीय तुमचा. हॅलो. आवाज क्लिअर येत नाहीये.
हॅलो.
हा. आता येतोय, हा बोला.
हा हा.
आता, या महिन्यात काहीतरी यात्रा असतात ना? तुमच्याकड
हो हो जत्रासत आमच्या, त्यावेळी अधिक म्हणून जरा पुढे गेले ना ते.
पुढं गेले का? हा हा हा आणि मी असं ऐकल कि त्या दिवशी यात्रेच्या दिवशी अ दिवसभर म्हणजे भरपूर पाऊस असतो.
हो हो हो पाऊस मोठा असतोय त्यावेळी तर हम्म.... ह्यावेळी दहा तारखेला आलेय
हम्म हम्
ऑगस्ट
दहा ऑगस्ट का? हम् हम् हम् कुठल्या देवाची असते यात्रा?
देवीची असते मंगाई
हम्म हा मंगाई देवी अच्छा बरोबर, हम्म
छान असते जत्रा मोठी असते
हम्म हम्म
व्हेज पण असतंय नॉनव्हेज पण असतंय पोळ्या पण असतात आणि मला नॉनव्हेज एवढं आवडत नाही पोळ्या आवडतात
पोळ्या आवडतात काय? आणि म्हणजे असं काही पद्धती पण आहेत तुमच्याकडे ना? अं यात्रेच्या दरम्यान अशा आख्यायिका वगैरे असतात ना मी असं ऐकलं होतं कि तुमच्याकडे ते छोट्या छोट्या कोंबड्यांची पिल्ल देवीच्या मंदिरावरती हे करतात ते बरोबर आहे काय? योग्य म्हणजे
होय ते पटत नाही खूप हं ते ऐकलंय पण ते आता बंद केलंय करायला लावले सगळ्यांना करू नका तस हा कारण एक छोट्या जीवाचा आणि पाऊस भरपूर सुरु असतोय ती पिल्ल चिरडली जातत त्या पिलाना थंडी वाजून चालत नाही मग ती मरतातच ना शेवटी तस करू नका असं
हम्म
इथ त थांबतात ती असं
मग आता पूर्ण बंद झाले काय अजून
थोडं आहे सुरू पण आता खूप जणांनी बंद केलंय तस करायचं हम आणि ते बळी काय बळी देण्याचं पण खूप जणांनी बंद केलंय असं काय नाही हा असं काय करत नाही की असं बळी द्यायलाच पाहिजे
पोळ्या करतात
आमच्या इकडे पण म्हसोबा म्हणून एक दैवत आहे तर लोकांच अस त म्हणणंय कि त्या म्हसोबाला अ कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा वगैरे बळी द्यायचा असतोय अ पण आम्ही नाही असं करत पद्धत आम्ही काही पळत नाही आम्ही बरेच वर्ष त्या भागामध्ये होतो राहायला पण आम्ही कधी पण ती पद्धत अशी किंवा ती परंपरा चालू केली नाही आमच्या घरात अटलिस्ट आमच्या घरापासून आम्ही तसा प्रयत्न केला
खूप चांगलं आहे गोष्ट आहे खर
हम्म. विनाकारण एखाद्या प्राण्याचा जीव घेणे, बरोबर नाहीये ना?
हो हो आणि आम्ही सहसा कुणाला बोलवत हि नाही, म त्यासाठी, आधी मदी मी हां बोलवतो, जरा पण ते खास ते केलंय आणि म्हणजे जत्रेसाठी, तस केलंय आणि असं, या जेवाला, असं नाही काही करत कध
ह्म हम हम, चांगलं-चांग लोकांनी असाच विचार करायला पाहिजे, तर कुठे जरा, आपला भारत सुधरेल हळूहळू. कारण अ आपल्या, देवाच्या नावाखाली, बरोबर देवा नावाखाली, लोकांना पट त लगेच त्यामुळं लोकं, ह्या देवाचा, गैरवापर करतात.
अ, त्या नावाचा, गैरवापर कर
हम्म आणि आपल्या देशात, अंधश्रद्धा भरपूर ये, त्यामुळे लोक
भरपूर आहे, भरपूर ये, हम् देवाला मानतोय आम्ही. ओटी वगैरे भरतो, सगळं की गर्दी अस
या चुकीच्या पद्धती येत ना?
अ मिळतच नही, देवाचं दर्शनच मिळत नही, मग आम्ही काय करतो, एक परतचा शुक्रवार
हम्म.
आल्यावरच जाऊन, देवाला ओटी वगैरे, निवद वगैरे, देऊन येतो.
हम्म हम्म ह्म.
असं करते.
चांगली गोष्ट. आम्ही तर अलीकड, असं विचार करतोय की, म्हणजे आ पण वाढदिवसाला वगैरे अं त म्हणजे मोठ्याना सेलिब्रेट करण्यापेक्षा, एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन त्या मुलांच्या सोबत, वाढदिवस ला, साजरा केलेला, हां म्हणजे त्या मुलांना पण काही गोष्टी, एन्जॉय करता येतील ना? आपल्या मुलांच्या सोबत, आणि आपल्या पण मुला ना, जाणीव होत्या की, अशी कितीतरी मुलं आहेत, जगात कि, ज्यांना आईवडील नाहीये. किंवा आपल्यासारखं ते, बर्डे सेलिब्रेट करू शकत नाही.
होय, माझा त परवा, एका माझ्या नणंदेच्या, मुलग्याना बघा अ त्याचा वाढदिवस होता, मग
तो म्हणला त काय वाढदिवस, आता कस तरी, करायचाच वाढदिवस, म्हणजे काय तरी साजरं करायच‌ं.
म तो सगळ्यांना, तिथे एका ठिकाणी वृद्धाश्रम य, ते जवळच तिथं घेऊन गेला, जास्त लोक नव्हती, ती वीसभरच अस म्हणजे मॅनेजमेंटचे धरून, एक पंचवीस आणि आम्ही एक पाच सात जण अस, तीसभर लोकं, झालं असल कदाचित, ह्म. मग एक केक घेऊन गेलेलो, आणि जेवणाचं त्यांच्या, आजच्या सकाळ संध्याकाळ त्या जेवणाचं त्यांचं, त्यान दिला, हां त्यान केला.
हम्म.
जरा काय गोड वगैरे, हेज्यान काय
त्यांना त्या लोकांना खूप आनंद आनंद होतो. आपल्या जाण्यामुळे.
जेवणाचं तसं. असतय ना. म्हणजे आपण आता बाहेरून जेवण घेतलं, तर त्यांना ते पचत नाही. त्यामुळे त्यांनाच तिथं जेवण करायला सांगितल त्यांच्या रोजच्या स्टॉप ला.
हम्म.
काय लागतय ते घ्या. आणि करा. छान केलं होत त्यांनी जेवण. आनंद पण छान वाटत. हा त्यांनी आमच्या बरोबर सगळ्यांनी म्हणजे फोटो काढले आणि वॉट्सअपला अस कस पाठवायचं मेसेजेस त्यांच्या मुलांना फोटो वगैरे पाठवायचं ते विचारत होते ती.
हम्म.
छान वाटले खरं.
त्यांना आपली नातवंड असं आल्यासारखं असं वाटत. ते वृद्धाश्रमात.
या अशा काही गोष्टी करण्या खरोखर गरजेचं झालंय आजकाल.
हो हो हो. आणि ते छान पण वाटतय सगळ्यांना.
आनंद मिळतोय.
हम्म. अनुभव आपण पण त्या स्टेजला जायचय हं. स्टेज ला जायचंय. अ एक जाणीव आपल्यालाच. छान वाटतय खरं. हम्म हम्. तेच म्हंटलं, परत असंच करायचं कधीतरी.
चालेल. आणि काय? काय चालूय तुम्ही आता?
आता जरा झाडांनां वर आलोय बघा बघायला.
हम् हम्. मला ती ते डेलियाची झाडं लागणार होती.
मी लावून ठेवलेत दोन झाड हा. परवा खरं. हे आणायचं कसं म्हणून, राहिलं जर आणून दिलं असत हम.
सोय झाली तर प्लीज पाठवा मला.
पाठवते की. लावून ठेवल्यात तुझ्यासाठी वेगळे ठेवल्यात ती झाड.
हम ह ह चालेल चालेल. किंवा आम्ही आलो त र आम्ही मग घेऊन येऊ येतेवेळेस.
हा चालतेय की. ते एक झाड जरी नेऊन लावलं ना आता. तर त्याच गट्ट तयार होतात. खाली जमिनीतच ते गड्डे फक्त जप पुण ठेवायचे नंतर काढून. तुमच्यात माळी आहे ना. त्यांना जर सांगितलं तरी ते व्यवस्थित ठेवतात काढून. आणि परत पुढच्या पाऊस कधी वळवाचा सुरू होते ना. तेव्हा परत ते जमिनीत लावायचं.
हम्म हम् हम्.
हम्म मग त्याला आणि कोंब सुटतात ते अस होतय.
ठीक आहे. माझं एक काम आलंय. मला मुलीला सोडायचंय. मी परत करू का तुम्हाला? ओके. ओके. थँक्यू.